हॅलो.
हा बोलकी काय खर.
हॅलो. हा हा जेवलो भाई तू
नाहीय अजून आत्ता जेवायचं बुक
आम्ही लवकर जेवतो बाई सात ला
होय.
तेच जे मी तुला इथली ती मुसलमानची भाभी आहे बघ. वायर माणच्या वायर माणच्याने तिची ओळख असायची की ग. माहितय काय इथं कोरव्यांच्या गल्लीत राहात नाहीत काय कारवांच्या
हा हा हा हा हा.
त्यांची पोरगी एक होती ब ोबळी. ढोवळी ती परगी वजन कमी केली की ग पाक.
होय.
वजन पाक कमी केली तिने कसं केल्या माहितीय काय? दिवसभर जेवाय जेवायच म्हणजे दिवसभर जे आहे ते रुटीन हा. फक्त रात्रीच जेवायच नाही पाचला म्हणजे जेवायचं. झालं असं असते रात्रीच जेवलं नाही नाही वजन आपआप कमी होते.
जेव मी तर र दोन दिवस झालं जेवा आणि रात्रीच
का?
बंदच केले जेव.
आ.
नळ जवला. संध्याकाळचं जेवण का काय माहत. जेवण जेवण नको वाडे.
कमी झाले काय बघ.
असं म्हणजे कमी झाल्यावर म्हणजे हा हा कं झालं की तसं वाटत
क झालं की नाही जेवण दे जात नाही होय होय जेवण जात नाही. जेवणच नको वाटते.
व चेक करतो.
नाहीतर मग डोळ डोळ्यात जरा असं. आपला कंजंटा वा असते बल म्हणजे आपलं. डोळा असतो की नाही असं डॉक्टर कसं चेक करतय असं. घेऊन समजलं काय असं खालचे पाप पत्नी अिकने अंगठ्याना वढायची.
हा.
पांढरं दिसते काय लाल दिसते बघ का पे फेंट कलर दिसते बघ.
ह हा.
कस दिसतोय बघकी आता आरशात आणि सांग मला पेल दिसत असेल फेंट लाल आहे काय?
लाल म्हणजे एवढा एकदम कडक लाल नाही. एकदम कडक लाल नाही अह.
हा पिंक आहे पिंक बेबी पिंक
होम.
हा. म रक्त कमी असल्यावर बेऊन होते तसं आणि अजून वाढा चालू होते म्ह नाही खाल्लीच तर जेवायचं की पोट भरून कस काय भूक लागना.
काय महित.
एवढं अंगात रगत कमी पडले जरा गुळ शेंगा खायचं.
हा. खातो. होय होय वाढते बघितले. नाही आहे की
हा हा. झोपलेलीस काय?
नाही कुठलं झोपत्यास. आय नो.
तसा आवाज आलाय ग झोपेतून उठल्या गत.
नाही नाही, नाही. नाही नाही, हाय.
हा हा, अजून कोणी जेवाय नाहीसा.
नाही.
हा हा. चीमे असं किती जणांच्या बरोबर फोन व बोलायला लागते म्हणायचं?
आता ते आपल्या तीस कॉल होऊस पर्यंत म्हणजे तसच की आता ते.
तीस काय.
हा तीस, पस्तीस हा.
त्याच्यावर देत नाहीत नाहीतर शंभर बिंबर असायचे त्याच्या फोनच पुढून टाकतो मग, एवढं कोण बोलणार. आता दिदीला. आता उद्या कॉल करतो दीदीला हाय का त्यांचं काही नाही. जाऊदे सोड बया असं काय बोलायला नकोय याच्यावर.
हे ऋत्वी काय करायल्या.
आहेय बघ खेळायला बाहेर आहे.
हा हा जेवली ती जेवत्या की नाही.
ती जेवत्या तिला अज
हा हा.
तू चारतीस तिला.
होय कधी चारतोय नाहीतर कधी तिज ते सगळे जण बसलो म्हण तीच ती खात्या.
हा हा ते असं छान आहे ते. एवढं हे करत नाही खा म्हणलं खातय. तिखट तेन खात असेल.
तिखट सगळं खात्या.
हा हा हा.
तिखटच जा
अजून कोणच जेवाय नाही सामग ऋतवी सकट कोन जेवाय नाहीसा.
नाही.
हा हा. आता मी मल्लूमामा म्हणणार होतो.
दादा गेल्यात द दवाखान्यात गेलाय.
हा एकटाच गेलाय.
होय तो आणि त्याचा दोस्त
मम्मी हा म्हणजे कसं चक्कर तेन मारत्या ग. लईच असलं तर इंजेक्शन त्यांनी घेऊन आला कुठ कुणाच्याच गेलाय.
इथं सचिन पाटलाकडे जातो, तो
सचिन पाटलाचं इंजेक्शन घामच, येते ग.
त्याला त्यांचेच कमी येतेय.
होय. भारी आहे त्याच आंग बिंग सगळं दुखयचंच बंद करते एका झटक्यात स्टिरॉइड.
कमालय, ग. काल बी तिथंच जाऊन आलय, घर कमी आलं त्याला
हम्म ते होते जोडतस लई आले का काय का मलई
वय होय होय सर्दी झाक, झाल्या.
ह ह जरा वाफतेन घे बरा की
होय, दाले, दाले, डाले डाले.
पाण्याची
हा पाण्याची घेतोय नाहीतर तवा शेकतोय.
तवा.
हम.
नाही बाई त्रास होतोय सर्दी बिरदी आली म्हणजे
होय आणि त्याला खोकला त्याला खोकला लागला म्हणजे लेवट होतेय.
हा हा.
पित्यक झाले.
हा.
हम्म.
बापरे. होय त्याला लई खोकला येतोय बाई डेंजर खोकलाय.
हो.
वैभव ला पण तसाच आहे ह सेम.
हम्.
अक्काला फोन लावलेला अस.
हो लावतोय कधी तर आता झालं. दोन तीन दिवस झाला हवाने
हा हा.
लावायचंय तिला व्या करा.
हो हो. आकाशदा कसली प्रॅक्टिस करून गेलता काय, आकाश जागी नाही प्रॅक्टिस करून गेलता ग बहिणींच्या कडनं कसलं बोलायला म्हणतीसबा बाबा बाबा लई फॅशनेबल
हा.
असं दोघं जण बोलालात अ असं. तुला काय करावं लागतं मग समज नाही का असं तसं बोलायला आकाशलादा अे याला म्हणलंथ हय ते नॉर्मल बोला छान आहे साले.
हा मला केलेली मामी
हम्म माझ्यावर बोलली नाही मला तेवढं म्हणली तुम्ही लावा. मला काय बोलले नाही कि ग लावतो बेवतो काय नाही. आपलं तेवढं काम झालं म्हणज झालं तिचं म्ह ह बाद आहे कुचकी
हा सध सोड.
असस करायव.
स्वतःचा स्वार्थ असतोय नाही माणसाचा
हो
आपलंच बघतायत नुसत ल राग येते बाग मम्मी खाली गेल्या. अ खाली बेली जात नाही मुलाला घेऊन झाडाला म्हणजे तिथेच उभारत कोण घेऊन जात. ते बघते मम्मी गेलेले आहे रडताना. गेली मही बसली. आत गेली आत जाऊन मोबाईल बघत बसली. बाहेर आली बाहेर बी येऊन मोबाईलच बघत बसली. तिथं हॉलमध्ये सगळं सामान तन पटलेय लोटून बिटून काढावं काही नाही ब मोबाईल बघने का सोने का खाने का पिने का उठने का हागने का हगावी कवाक व तरच येते दररोज येत नाही. चुकीच आहे ना आहे.
अ अस दे असं दे का करता येत नाही. मग काय करणार आहेच आता
करणार तिला तिला पिरियड झालेत मग उठलो बघ रागा ना. सगळं व्यवस्थित ठेवलो मी लोटून बिटून काढलो आणि हात येऊन. बाकी काय करते त करू दे आता एवढी बी गुर्मी करायची नाही. काम आले म्हणून काम कराला कामाला ना नाता आतच चाललेय की मम्मी आमची लई सूट देतात इथलं घरातले आमचे लाडावून ठेवतात सोड. मी नाही म्हणत नाही लईलाडायत असं काय तस.
अ मग आममीच वजन बिलेही वाढले बाई
हम् मग वाढणार की चार दिवसाचं खात खायला पाहिजे. आ आता सांगतेस व्याम नको. बसलेले जागी गोड गोड खायला पाहिजे मग तसच होणार की होच की मला असल्या पोरी आवडत नाही बोलत बोलूच वाटत नाही मला, लगीन कर. कुठ व्यवस्थित राहायला पाहिजे की अगं सांगितलेलं मी सांगितलेलं. तेव्हा नाही म्हणली मला मी काय करत नाही तुम्ही दिदीला सांगा त्यांनी शिकलेले. त्यांनाच न सांगा म्हणली आणि आता पाठ लागले काम करतो म्हणून का करतो म्हणाल्या कामं दुसरी लागत नाहीत ना हैगने आंगत मस्ती मग करू देत चांगला आहे पैसे मिळवू देत मी नाही म्हणत नाही. पण असं लई पण हे करायचं नाही ग आपल्या मापात राहावां माझं.
होय होय.
देस की काय काय बोलला जा म सर मागाशी आम्ही तर दोघी कसल बोललेय माहितय मीत तरर विषय कसला काढलाय माहिितय काय मी इथं नाहीच आहे. मी तिकडे बाहेर कुठेतरी शिकायला असं काढलेला विषय
हा
व्हायब्रेट व्हायला बघ फोन
होय होय होय.
ते आवाज येतोय ना ग
होय.
हम्म त्यामुळ आणि काय म्हणतीस मग ल ओके
आणि व
हम् हम् असं का
बोल की काय आलं
असं का केलीस तू
काय केलो
असं का करायल्यास
नाही ग बाई
अग व्हय
नाही, नाही
मला ऐकूय आलं म्हण सांग
ह, ह
अचछ मामी जेवली नाहीत
बघकीिथ आलेय बघ नाही, नाही अजून ह
नाही अजून अकरा मिनटं झाल चिमे ठेवू मग अकरा झाले नव्ह
होय, होय काय होत नाही गे ठेव
ठिव बाळा तू कुठ बोलाले काय माहितीय खुल्यावाणी
कोण मी तुला तिच्या्यासमोरच बोलालय
हा ठेवतो बघ
हा, हा